येतो हो आता येतोय बघा क्लिअर... हम्म काय काय ठरवलंय..
काय नाही असंच थोडस संध्याकाळी झाल्या तयारी कामाची...
हा हा हम्म...
हा...
खायच हम्म् थोड्या वेळानं.. ह.. म्हंटलं बसलेले आता मग काय आपलं सकाळी उठून जरा काय.. आपण काय एवढं उठायचा प्रयत्न करत नाही म्हंटलं थोडं... काहीतरी योगासनाबद्दल माझी फ्रेंड सांगत होती मला... मग म्हंटलं तुमच्याशी थोडं शेअर करायचं होय. तुमच्याशी थोडं शेअर करायचं हम्म...
हा आता कस व्हायला लागलंय हा मी यो... योगा डे योगा डे म्हणून तू... पर्यंत सगळेजण हे करतात परंतु डेली ह्याच्यामध्ये हे करायला जाताना... थोडंस हे होते हा.. ते एक दोन चार दिवस केलं जातय... आणि तिथून पुढं आहे तसंच होतय असं व्हायला लागलय तुम्ही म्हणजे तु करताय डेली योगा होतोय तुमच्याकडून?
डेली वगैरे असं नाही कि म्हणजे काही कारनांमुळे पण होत नाही सकाळी उठून कॉलेज वगैरे असतं. त्यामुळं लवकर जायला त्यामुळं ते म्हणजे कधीतरी थांबतय ते कधीतरीच होऊन जा ते पण त्याच फायदं भरपूर आहेत ना आपल्या शरीरात साठी आणि भरपूर आहेत होय. आणि योगा सन ही आपली प्राचीन म्हणजे परंपरा आहे प्राचीन परंपरा आहे योगासनाचा आपण आता उगम झालेला आहे माहिती तुम्हाला हजारो वर्षांपूर्वी झालाय.
होय होय बरोबर आहे हा.
म्हणजे काय शरीर आपलं मन आणि काय आत्मा याचा आता समन्वय असु दे हे आता योगायोगाने आपण केलं. तर शरीर आणि मानसिक भावनिक असू द्या आरोग्य आपलं सुधारते त्यानं.
होय बरोबर आहे हे सगळं खरं पटतय. परंतु कस होतय रोजच्या आयुष्यामध्ये त्याच इम्प्लिमेंट करायचं म्हणलं की ते थोडं जड जातय.
हम्म.
असं किती पण लाईव्ह सेशन घेऊ देत किंवा ऑफलाईन काहीतरी घेऊ दे. डेली ते करायचं आणि जायचं म्हणलं की काहीतरी वेळ निघ दुस रच कामं लागत्यात त्याला वेळ नसतय अशा गोष्टी व्हायला लागल्यात.
व्हाय लागल्यात होय आणि आजचं आता जीवन कस आपलं धावपळीच आहेत आणि ते तणाव चिंता वगैरे काहीतरी आपल्या असतयचं घरी इकडं तिकडं लं चिंता असुदे. म ते आपण विविध आजार आपड त्यातून आपलं बाहेर पडत आता. आता तणाव असतय डोके दुखी इकडं तिकडं आपलं म्हणजे खूप शरीरात- आपल्या काहीतरी बदल होतात मग अशा वेळी आपण योगा सने करायचं म्हणजे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी आपल्याला ते ठरते. आणि आपलं योगामुळे शरीर काय आपलं लवचिक बनतं. ह आणि ते तर आहेचं आणि स्नायू पण आपलं हे हुतं मन शांत होते हे आपल्याला ते माहिती असून आपण ते करायला बघत नाही.
हा होय खरं असं काहीतरी म्हणजे एक स्ट्रक्चर बन वायला पाहिजेल की योगा पण व्हायला पाहिजेल, आणि आपल्याला जास्त लोड पण वाटायला नसायला पाहिजे आणि डेली रुटीन व्हायला पाहिजे योगा म्हणजे. असं कायतर आहे का तुमच्याकडं, म्हणजे थोडं तुम्हाला माहित तर तुम्ही थोड मला पण सांगा की हा या वेळेत आपण केलं तर अ
आता सकाळची वेळ कशी असत्या. आपलं टाइम आता सकाळच उठायच सध्या तरी आता, अ की एकेकांच आठ असते कुणाचं सहा कणाच सात तर दहा बअ दहा पाच मिनिटं तरी म्हणजे दहा पाच मिनटं जरी के केल किंवा पंधरा मिनट की, म्हणजे कायतरी, ते आपल्या द्यायलाच पाहिजे. तर मी तुम्हाला योगासनाचे फायदे सांगते मग तुम्ही सांगा मला त्याच्यावर तुम्हाला काय वाट ते यावर.
चालेल थोडस तुम्ही सांगा म्हणजे मला पण थोडं मोटिवेशन येईल मग.
म आपलं शरीर काय होते तंदरुस्त राहते. शरोरी अ आपलं शरीर आहे ना ते निरोगी अस तंदुरुस्त राहते त्यांन. आणि दुसरी महत्त्वाची आणि आत्ताच्या म्हणजे ती तणाव पूर्ण तणाव कमी होत ह्यन. त आता अ स्मरणशक्ती वाढते ह्यन.
योगा न
हो हो स्मरणशक्ती होय परत आणि दुसरी कार रक्ता बिसरण सुधरते हे न.
हा.
आणि तिसरी आता काय आहे त्याच्यानंतर कि आता रोग प्रत प्रतिकारक शक्ती असते आपली. ती म्हणजे वाढते त्यान आपलं वजन नियंत्रित राहते.
हा.
झोप चांगली असते तर श्वसन क्रिया सुधारते त्या मग मगं, तुम्हाला काय वाटते यावर?? एवढ आपण माहितीन सुधा आपण म्हणजे ह्याच करायला नाही बघ ते.
होय ते तर आहे. कंटाळा करतोय आपण थोडस म्हणजे आता सुरुवात करतोय आणि काय हुतंय सुरवात केल्यानंतर अअ आता आपल्याला तर काय हात पाय हालवून स वय नसत्या, आणि दोन चार दिवस केल्यानंतर अंग जड व्हायला लागते दुखायला लागते. मग दुखतेय म्हणून सोडतोय आपण अशा गोष्टी व्हायला लागल्यात. मग ते आता ते दुखण्याकडे दुर्लक्ष करून, थोडं जर ते करत राहिल एक असं म्हणतात की एक एकवीस दिवस करा.
हम्म. सवय लागत्या होय होय असं म्हटल जातय ते.
नेण्यासाठी काहीतरी मोटिवेशन. पाहिजे, की नाही हा करायचच आहे एकवीस दिवस करायचय.
तर आता महत्वाच यात, पण करताना काय आपण सरळ उभे राहायचं ह राहून हात वर करायचे परंतु उचलले जातात हे मग हे काय अस म्हणजे आसान शरीरात चा लोह आपला असते ना तो सुधारत येण आणि उंची वाढण्यास मदत होते. ताडासन मुळे, हा. मग हे आपण न, म्हणजे सकाळी एक दहा पाच मिनिटं जरी हे करत तांबा महत्वाचा आहे. आता रु
म्हणजे फक्त हुभारायचं आणि हात वर करायचे.
हो हो आणि असं म्हणजे आपला तणाव द्यायचा म्हणजे असा हात वर करून. एक हा हो एक पाच मिनिट हे आपलं म्हणजे. तस थांबलं की आपल्या म्हणजे शरीरात खूप बदल होतात. हम्म लोहास हम्म आणि उंची पण येत. वाढते तर दुसरी गोष्ट आपल्या वृक्षासन असू दे. वृक्ष आसन मुळे काय होते बघा की एका म्हणजे एका पायावर उभं राहायचं आपण. आणि उभं राहून काय करायचं कि दुसरा पाय असला मांडीवर ठेवायचा. आणि तो ठेवून आपण म्हणजे एकाग्र व्हायचं म्हणजे पाया असं एकावर. ठेऊन एकाग्र व्हायचं आणि मग त्यांन काय होत की आपलं एकाग्रता वाढत्या त्यां संतुलन सुधारते आपलं. वृक्षा आसन मुळ.
संतुलनासाठी वृक्षासन चांगलं आणि उंचीसाठी ताडासन चांगलं.
होय, होय म्हणजे डेली रुटीन. म्हणजे पाच दहा मिनटं इकड तिकड आपण केलं तरी होऊ शकते.
हा हे तर होऊ शकते म्हणजे जास्त वेळ नाही कर, करू शकल असल तरी. थोड्या थोड्या वेळासाठी करू शकतोच आपण शंभर टक्के. ओके अजून कोणते असन माहिती आहेत तुम्हाला.
ह भुजंगा आसन असण एक का आहे बघा आपण. हॅलो?
हा बोोल
आहे त्याच्याबद्दल पण मी थोडी माहिती सांगन तुम्हाला.
नाही मला हे माहिती, हे नवीन हे म्हणजे ताडासन आणि वृक्षासन थोडं थोडं स. ऐकून माहिती आहे, कारण डीपीलिये याच नॉलेज कधी घेतलं नाही की असं असं करतात म्हणून.
हम्म त्यांना काय होतय. तर की आपल्या शरीरा साफपणा. होतोय परत आपलं शरीर उचललं जात. ते आणि यामुळे आपला म्हणजे. पाठीचा कणा जो असतो ना तो मजबूत होतोय, आणि पाठ पाठदुखी पूर्णपणे कमी होते ह्याना.
भुजगासन मुळ तो कसा केला जातो आसन मग.
तो आसन. म्हणजे. अच्छा हे मी म्हणजे ट्राय नाही केलं, पण मी ऐकून माहिती होतं म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं.
बर म्हणजे ह ते कसं केलं जाते हे नाही माहित आहे तुम्हाला!
नाही माहिती हो हो हे मी म्हणजे ऐक घेऊनला.
बर बर हा हा हा...
हम्.
मला आता थोडं माहित आहे, वज्रासन एक माहित आहे मला. आणि दुसरं सुखचं काय आपण करतोच.
हम्म.. याची माहिती मी नक्कीच मिळून म केलं नाही ना कधी. भुजंगासन हे दोन म्हणजे मी कधीतरी ट्राय करते. जेव मला वेळ असतोय ना. ताडासन वगैरे मी करते, जव वेळ असतेो त्यावेळे. तर ते वज्रासन मध्ये काय होत की जेवणानंतर आपे जेवणानंतर करता येणार ते. म्हणजे हे एक मेव असं नाही, आपण म्हणजे हे ना काय होते पचनक्रिया सुधारते. होय, होय, होय! प मग हे काही असं, म्हणजेच्या आपल्या हला खूप फायदा याच्यामुळे योगासनम. ह्यामुळे.
फायदा तर आहेच परंतु इम्प्लिमेंट करणं तेवढंच अवघड आहे.
आणि हा हा सण म्हणजे, योगा दिन तुम्हाला माहित असेल कधी असते त? एकवीस जून, होय इंटरनॅशनल डे म्हणून हा साजरा केला. केला जातो माहितीय ना तुम्हाला!
होय होय माहित आहे की आहे. विक्रम काय ते हे पण बनवलं जाते विक्रम पण भरपूर, बनलेत भारताच्या नावावर
होय खरंच आणिस, सूर्य नमस्कार तर काय हे सगळ्यांना करणं आवश्यक म्हणजे. हे सकाळी करायला पाहिजेमुळे काय, शरीराचा व्यायाम पण होते, आणि काय हे खूप म्हणजे आ आराम पण होत हे ना आपला, आणि ऊर्जा पण मिळते.
तुमच्याकडन खरच चांगली माहिती मिळाली. मला पण माहिती नव्हती थोडी थोडीच माहिती होती खरं हे भोजगन वगैरे थोडस नवीन.
हा थँक्यू ऐकून घेतल्याबद्दल. हा बाय हां